हा हॅलो येतोय आवाज
यालाय यालाय. आवाज यायलाय.
आधी कपडे भिजत घातले. आता ते तसेच सोडणार. गॅस कट्टा अजून आवरलेला नाही तो आवरणार. आणी जाणार मला सव्वा बारा वाजता पोचायला सांगीतल. त्या मेडिकलमध्ये
हा काय?
हम्म बघा कि आता साडे अ साडे अकरा वाजलेत. इथन चालत जायला आणी दहा मिनटं लाग भितात मला
होय
हम्म
तेवढं होणारचं आता,
होय मग संध्याकाळी ह्यांनी आले आणी माझ्या आधी येतात हा ह्यांनी एक तासभर.
हा हा
ते येऊन बघितलं कि ते घर मग ते त्यांना नको वाटतंय म ते मला म्हणतात सकाळी जरासं आवरून जात जा मी नेहमीच जाते सो सोडा फक्त गुढीपाडवा होत तर बघा. त्यादिवशी वर्षाचा पाहिला दिवस खर घरात एवढा पसारा पडलेला कि आमचं आवरायलाच आम्हाला उशीर झाला
बर बर
तसं प ठेवून गेलो जेवलो. पुरणपोळ्या केल्या. जेवलो आण मग गॅस कट्टा तसाच ठेवून गेले. आल्यानंतर रात्री काढ. हम्म
सर्वज्ञा कि नाई आलेली बघा तेव्हा ते स्वाती... तिचं स्वाती च एक स्टेटस होत बघा... लाल लाल कलर..... ची बांगडी...... ते गाण होत गाडीतून होत की ते स्टेटस त्यामध्ये सर्वज्ञा पण होती. की नाही ओ....
होय
हा ते सर्वज्ञा की नाही... ईथ आल्यावर गाण म्हणत होती पूर्ण.
हा तिला तिला आवडतात गाणी लईच नाद ये तिला.
गाण म्हणायला लागलेली म म्हटलं हि ते गाण ऐकून च म्हणायला लागले......
होय होय होय होय. आणि इथे काय करता माहिती ये.... अ बाहेर की नाही... पाहिजेत त्या पायऱ्यावर मी बसायचं म्हण.... मग ती मोबाईल आणून देतीया मम्मा मैया यशोदा लाव म्हणतीया. म मैंया यशोदा गाण्यावर ही.... डान्स करतिया मग तिला मधन च सूट सुचतंय की आपण कायतरी..... टॉप नाही तर लेंहेगा घालायला पाहिजे. म मम्मा ते संस्कार संस्का ह हा मम्मा. ते मैया यशोदा ड्रेस घाल की ते संस्कार दादा च्या पप्पांनी आणलं ब ते घाल. ते पोपट मामाने आणलेला..... घाल. मला ते घाल की मम्मा मेंया.... ड्रेस मग ते घालायचं मग हि जाऊन मनू ददी म्हणून तिला बोलावणार साईड ला......
हा
कपडे दाखवायला..... मनू दिदी ब म त्यांनी बोलून मग त्यांनी..... आई वगैरे बाहेर येणार म हिला छान छान सर्वज्ञा किती सुंदर दिसायल्यास म्हणायचं म्हणे.. इकडं माग.... हरी ददाम घग म्हणा त्यांची मम्मी बाहेर येणार महिन म्हणणार पिलू छान दिसतेस....
अ ह ह ह ह
मग हे सगळ्यांना डान्स करून दाखवत मैय्या यशो शोदावर बापरे एवढी नाटकी माहितीये आणि वर ना एक पाच सहा पायऱ्या आहेत आणि वर एक लहान मुलगीये हिच्या हिच्यापेक्षा एक वर्षभराात लहान असेल तिज नाव ईश्वरी आहे म त्येनी कसं अ जरासं म्हणजे त्यांनी सगळ्यांमध्ये मिक्स करत नाहीत त्यांच्या मुलीला ओ म हिज मम्मा इशू परिला बोलव कि मम्मा आणि अ म आपलं कस असतंय की सर्वज्ञा इतकी गोड बोलतीया कोणीही मागं फिरून सर्वज्ञाशी बोलेल पण इथे खूप कमी लोक आहेत जी आमच्यात मिक्स होवून सर्वज्ञाशी बोलतात म हिज काय मम्मा ईश्वरीला बोलवं कि मम्मा ईश्वरीला बोलवं मम्मा तिला मी माझा हत्ती दादा देणारयं मम्मा मी स ससा दादा देते तिला तिला ईश्वरीच्या घरातलं कितीही कोण काय बोलु दे बाहेर पण येत नाही हा मग हे नाही नाही नाही मम्मा ईश आणि ते एक दिवशी तिची सायकल बाहेर लावलेली त्येंनी मी सांगते तिज बघून रडाय लागली कपिलला फोन केले मग त्यान सायकल आणून दिला तिकडनं मग ही पण सायकल बाहेर लाव तर म्हणतिया बघ मम्मा ईश्वरीसारखी सायकल माझी पण एवढं हा... दीदी म्हणुन तिला बोलवतीया ती तर बिचारी कस करती ती ती ती रात्री अभ्यास करती काय म्हणजे अक्षर त्या चार वाजेपर्यंत वगैरे अभ्यास करते तिला दिवसा अभ्यास होत नाही एक्झाम्स वगैरे असल्या आण तिजा तीनला पेपर अस ती चार वाजेपर्यंत अभ्यास करतीया पहाटे आणि त्याच्यानंतर ही झोप ती आणि डायरेक्ट बो अ साडे बारा एकलाच उठतीया तर ही तिला जाऊन मनु दीदी कुठंय? तुमच्या आईला म्हणु दीदी कंटिनू तुम्हाला कस, जोपर्यंत त्या बाहेर येत नाही म त्या बाहेर येतात पिलू मनु तिथे झोपलीय जरा जरा पुढ म्हणत्यात तीत आत जात मनु दीदी उठ किती झोपलेला असत उठ की मनु दीदी उठ की चल की बाहेर एक दिवस आणली तिला म हिला जरा ताप आलेला ना त्यादिवशी हिला काहीच बर वाटेना. म तिला कनी, जायच असत त्यांच्या घरात. पण ही एकटी नाही, ममा तू चल. म हिनी मनत त्या काळ काय म्हणल्या मनू ताई तिला बरं वाटेना ना, सोडा सगळ काम तिला आमच्या घरात बसायचं आहे ना या तुम्ही पण. दोघी मिळून बसा मग हरिच्या आईनी उठून तिला आंबा दिली. म माझी इच्छा नव्हती तिन आंबे वगैरे खावे ताप आलाय म्हणल्यानंतर नाही त ती मी तियासाठी ताई गेलेले थालीपीठ वैगरे केलेले. त नको म्हणली! मला आंबा, बघितली आंबाच पाहिजे म्हंटली. मग तो हरीश त्यानी दिलेला आंबा, मनुच्या आईनी धुवून कापून आणून दिली. म तो आंबा खाल्ली तेवढा सगळा मग मनु च्या आईनं तिला घाऱ्या दिली. मग एक घरी खाल्ली. मग त्यांनी आणि चार दिल्या म्हणली केवढ खाते तेवढ खाऊदे तुम्ही पण खावा. मग दोन, घाऱ्या आणि एक आंबा. ते मी केलेल थालीपीठ पडल तसच. तेवढ खाल्ली आणि मग झोपून टाक. ली असत?
हा हा!
रोज सर्वज्ञाच नाव निघतय बघा, सर्वज्ञा कधी ये काल हरी चे पप्पा विचारत होते सर्वज्ञा कधी येणार आहे ओ? त्यांच त्यानां मुलगी नाहये ना हरीला अजून एक मोठा भाऊच आहे. त्यामुळे त्यांना भारी वाटतं सर्वांना लई आवडत त्यात
होय ही ही
सर्वज्ञ कधी येणारय सगळे विचार अजून कशी सर्वद राहिली होय इतक्या दिवस राहत्या होय ओ असल आणि इथ वरती पण अजून दोन मुली होत्या श्रेया आणि ऋतुजा मनून हा मग त्या पुण्याला अस आत्ताच आलेल्या मध्ये एक आठ दिवस मोठ्यायेत म्हणजे एक माझ्या एवढी आणि एक त तुमच्या एवढी अशी असेेल त्यांची तर त्या ईतकं रमलीये ना त्या सगळ्यांमध्ये श्रेया दीदी नाही अन् मधन दीदी पण मन ते आणि मधनच ये मनू दीदे मनू दीदी अशी हाक मारते मग त्यास द्या लागतं तिला यालागलेत आणि सगळ्यांना बसवत्या ही पाही ये सगळेजण पायरीवर बसतात मग सगळ्यांना विचारत तुम्ही काय खाणारे? म हारी मधनचं दाबेली म ती पाणीपुरी म ही म दहीपुरी सगळ्यांना बन उगीच उगीच ओ हात पुढ करते ये खावा बाई काय पोरांनो तुम्ही मी तर कनाय भगवंता भगवन ता एवढ चालू असतं तिचं एवढ दंगा मग मधनच पोरं जरा पाणी वगैरे मागत्यात आणि हि काय करत्या तिचं छोटस बाहुली वगैरे घेतिया अन् त्या सगळ्यांना खाली उतरवतिया पायरीवरन सगळ्यांनी खाली बसायचं हि पायरीवर बसते अन् बाळाला झोपवते गाणी म्हणून मग हारी जरा तिजा चिडवण्यासाठी मधनच दंगा करतो ये पोरा तुला सांगितलं की नाही मूल झोप मले दंगा करू नको म्हणल्या ना, येऊ काय येऊ एवढं बोलत्या. ती मनूच्या आईला न हारीच्या आईला लई हो मनूच्या आईला न हारीच्या आईला इतकी आवडते सर्वज्ञा खूप हे मनाल्यात कधी सर सर्वज्ञाला आणनार एवढे दिवस राहत्या होय पोरगी मनल मनल तिझा आता त्यांनी म्हन बघूया अजून आई काय म्हणत्यात आई नकोच मनालत्या आई आता अजून पण नकोच म्ंटल्यात ती राहिल्या मम्मीच म्हंटल्या हेनी पण म्हंटलेत नाही जावून घेवून येतो बघुया अजून आईंना कन्फर्म केल्याशिवाय कस जाणार?
होय होय
हं मग मी मला सगळ्या इथ तेच म्हणतात दोघी तिघी अहो एवढी लहान मुलगी एवढे दिवस राहतीया मी म्हटलं मला तीन सासू आहेत म्हटलं आणि ती कुणाजवळ ही राहू शक त्या म्हंटल तीच अस अजी नाही अजिबात नाही मम्मीच पाहिजे म्हणून
हां आ
जी झोपताना ती तीनही सासवांपैकी कोणाजवळही झोपू शकतिया म्हटल निवांत
ए व्हय
हां भारीएत अस म्हणतात बाई तूल तुझ भारी आहे म्हणे. आमची मुलं अजून आम्हाला सोडून सोडून जात नाहीत म्हने एवढी मोठी झाली ग हह
होय सर्वज्ञा राहतीया तशी.
राहत्या राहतिया मग मेडिकल मध्ये पण माहित आहे ना सर्वज्ञा घरी नाही. हे हाय म्हणून इमर्जेन्सी मला बोलवतात आदर वाईज मी सांगितले आहे. सर्वज्ञा साठी मी शिफ्ट बदलली मी येवू शकत नाही. मग अ आता माहित नाही. ते ना आठ दिवस झाले सर्वज्ञा नाहीय आता दोन वेळा मला बोलवलेत आज तिसऱ्यांदा मला एक आज एक्स्ट्रा बोलवलेत बघा आज सर्वज्ञा म इथ आली. की नाही चालत. नी तेनी कितीपण बोलुदेत अन कायपण करुदेत
होय बरोबर आहे की,
हम
मी आता रात्रीचा अभ्यास करायचा बंदच केलाय. रात्रीचा अभ्यास म्हटलं बंद केलाय म्हणल करायचा करत नाही.
हु हम् होतय होय होय आणि त्यावेळी होतय पण अस फ्रेश पण राहतय माईंड आणि ग्रास्प उठून पटकन होतय ते त्यावेळी कारण की एक्साम डोक्यावर आहे माहित तेच ते उद्या पेपर ला जायचंय परवा पेपर ला जायचय हां
ते मला आमच्या सरांनी सांगितलेलं की बारात ते तीन, वाजेपर्यंत आपल लिव्हर झोपलेल असतय. त्यामुळ तेव्हा तू अभ्यास करू नकोस हा ते मला हे झालेल ना? जाॅंडीस त्याच्यामुळ ते अजून पण होऊ, शकते ना कधीपण. एकदा झाल की होतय टेंडन्सीस, बनत्या बॉडीची सेन्सिटिव्ह होतय माणूस. त्यामुळ जरा ते काळजी घ्यायला लागले मीच लवकर उठायचं जायच व्यायामला ते योगाचे सर लय मस्त शिकवतात ती काकी मिरग्यांची त्या काकी, जात होत्या की नाई. मिरगे मम्मी आ तिथ
हं विठ्ठल मंदिर हं
सगळे वयस्कर माणस असतात एवढ भारी वाटाय की नाय
हं हं
करत्यातच सगळे योगा आणि मी एकटीच आहे तिथ त्यांच्यात अशी, म्हणजे लहान. बाकी कोण नायेत
हुं हुं हुं त्यामुळे भाडे वाढते होय वैभव काय उन्हाळ्या सुट्टीला वगैरे
आलाय की वैभव आणि अक्का इथंच आहेत
हो नाही!
ते एक तीन दिवस झाल बघा
हो
व्हय तीन दिवस झाल म आणि एक दोन चार दिवस जातो म्हणाल्या अक्का दोन चार म्हणजे दोन दिवसांच तेच म्हणाले. कशाला चालायसा वैभव म्हणालाय मी रात तो आक्का म्हणाल्या नाही त्याला पण घेऊन जा रिकामा ऑडिओ
नाही जर काकी काकी एकट्या असल्या ना नंतर मग वैभव जोय हे होतय ना म्हणजे वैभव तसं कमवतोय वो जरा मग सोबतीला मळयातले हा मग मळयातले मोठे असले की काय वाटतं ठत नाही
होय जेवण वगैरे पाहिजे ना? द्यायला ते कुणाकडं लक्ष द्यायचं कळत नाही. ते असतय सोडा झालंय, झालंय पुर्ण झालंय काम.
मलाच
अमर दादान भाजलेलं औषध कुठलं आणून दिला. ते लावल्यावर कमी झालं ते जखमच वाळली पुर्ण कमी झालंय फक्त आता जरासं ते कलर यायला लागलाय त्याच्यावर बाॅडी चा आहे तसा बाय ते पुर्ण कमी झालंय या
हम्म बर झालं तरी पण ते मेन जाॅइंटच तो काकी न एवढ दुखणं कसं सहन केलीत बघून मी शाॅकच. एवढं लागतंय? पण त्यांना सहन कुठं होत ते दुखणं
नाही होत तरी पण ती काम केल्या
हो करणारच की म मला म्हनलंय की म्हटलं सकाळी उठल्या नंतर एकदम रड तो रात्री झोपायच्या आधी एकदा रडतोय म्हणली मला एवढं दुखतंय ते आणि मेन जाॅइंटच आहे ना अस कुडघळ वैगरे पण काय नाही की पाय लांब करून बसल तर हात किती वेळा हलवायचं.
तेच की तिच्या डोळ्यात असं बसल्या, बसल्या पाणी याय
नाही तर काय होय म्हणजे काय ते ब म्हणूनच लसलं बाई मला.
मग लय वाईट. उगाज करून घेतल्या स्वतः स्वतः करून घेतल्या ती अहो बिब्बा कोन घालाल लावलेल
तेज काय दुखन कमी येतेय अम्म नाय सांगीतलय मला आई सांगीतले मला आई दुख अ दुख खाली म्हणून लावायला सांगीतली होतीत म्हणून लावलो आण ते जास्तीच झाल.
तुम्हाला काय कूक्कर भाजले म्हणून सागितलेले
नाही मला माहीत होत तस झालय ते पणा हु दि एवढं झालंय हे माहित नव्हत. मी बघितल्या नंतर शॉक झाल मला आई म्हणलेली की तील पण मी म दुखालंय म्हण जरास बीब्बा लावायचा होता ते लावलो आणि ते तीला जास्तच झाल अस म्हणलीत मला एकदा तरी जास्त म्हणजे किती झालास नारे
होय तुम्हाला काय अस भाजल भीजल असेल अस वाटल नसल.
हा म्हणजे एवढ्या सा जखम वगरे झाली असेल असं तसकाही कन्फर्म नव्हत ते बघीतल्या नंतर शॉ शॉक झालो मी
शी शी शी झाले का बघा दहा मिनंट झाले काय? चालतय ठेवु मग हा हा हा हा चालतय बाय